आवाज येतोय का काय चाललंय.
सकाळचे काम.
काय केला स्वयंपाक.
अजून नाही आज सुट्टी आहे ना शाळेला पण. आवरायच आधी. पाण्याचा टाइम वा असतो ना तोपर्यंत पाण्याची कामं करून घ्यायची मस बघ.
हम् हा हा हा. बरं बर ते मला ह्याची रेसिपी सांग ना. भट्ट्यांची भट्ट्यांची.
हम्म हम्म हम्म म्हणजे दळून आणणार आहे का घवच्या पिठाचच करायचंय.
अ कोणतं सोपं पडेल.
दळून आणलेलं बरं आहे कारण चांगले होतात दळून आणल्यावर.
मग प्रमाण प्रमाण कसं करायचं.
एक किलो जर गहू घेतले तर त्याच्यात.
थोडी अर्दी वाटी वगैरे हरभऱ्याची डाळ सोयाबीन असेल तर सोयाबीन.
सोयाबीन म्हणजे त्या बियाच ना सोयाबीन.
हा हा आणि मका.
अ किती घ्यायची मका.
ते सगळं अर्धी अर्धी वाटी टाकायचं. आणि ते दळून आणायचं एकदम मोठाड मोठाड.
हा ते देत असतील ना सांगितल्यावर.
हो देतात बट्ट्यांचं द्या म्हटलं तरी तरी पण तू बघायच कधी कधी बारीक दिल्या होते चिकट होत. त्यांना फुगत नाहीत म्हग.
ह.
एकदम जाड. रवा असतो ना त्याच्यापेक्षा थोडं जाड दिलं तरी चालतं.
हो काय.
हम्.
सोयाबीन आणि काय म्हणलीस.
हरभऱेची डाळ मका. ते दळवर आणायचं.
बरं बर बर आणि नंतर मग पीठ मळताना काय काय टाकायचं त्याच्या.
पीठ घ्यायचं मग त्याच्यात मीठ. टाकायचं चवीनुसार जिरे ओवा.
हा हा.
हळद टाकायची सोडा टाकायचा. आणि क अगं आपला चिमट भर दोन चिमट.
अच्छा बरबर.
आणि नंतर त्याच्यात कच्च तेल एक पळी आपली असते ना किटलीतली
हा
ते टाकायचं ते टाकून मस्त सगळं मिक्स करायचं आधी हातावर चोळायचं
हा हा
हे असल तर हिट करायचं नसलत द
दही का हा हा क दही किती टाकायचं
एखाद्या चमचा एक
आंबट नाय कावत मध याने
नाही होत चांगल्या होत्या
बरं बर मग ते मळून पीठ भेजत घालायचं का नंतर ते
हम्म
किती वेळ
ते पंधरा वीस मिनट दहा मिनट
नंतर गोळे करून पाण्यात टाक उखळायचे का
हम्म पुे पण कश करायचे आपण गोळा करायचा थोडा पसरा व्हायचा त्याच्यावर तेल आपण चपातीचं कसं चार पदरी तेल लावत बसतो तसे जास्तीत जास्त पदर तेल लावायचे मग गोळा बनवून हे करायचं
हो काय तेल लावत लावत फोल्ड करत जायचं का त्याला आणि मग ते जास्त तेल कट नाहीत का हो तेवढं तेल लावल्यावर
नाही
आणि नंतर पाणी पाण्यात मीठ टाकायचं का परत
अ नाही
नुसतं पाणी घ्यायचं
हां
आणि उकडायला टाकायचे किती वेळ उकडायचे
ते पाणी उखळलं की त्यात टाकायचं म्हणजे खाली जातात
हा
आणि मग ते थोड्या वेने असे वर तर रंगायला लागले कि मग खू घालून बघायचं नाय चिकटले की हे करायचं काढून घ्यायचे पाण्यातून
हा हा हा
आणि त्या पाण्यातलं म नंतर त्या पाण्यात वरणाची फोडणी वगैरे द्यायची
अच्छा
म्हणजे ते पाणी त्यात सगळा अर्क उतरलेला असेल ना त्या पाण्यातच
हात लावाय असेल तर तुम्ही भात पण तांदळ धुवन ते पाणी वापरू शकता
हा हा हा
आणि वरणाला पण फोडणी टाकताना मग वरण शिजायला टाकायचं आणि वरण थोडणी हे टाकून घेऊन नंतर त्याचेे काप करून तळायचे
अच्छा नंतर मग काय नाही त्याच्यात टाकायचं तूप तूप घ्यायचं असलं तर तूप वरून घ्यायच
ते सगळे ऑप्शनल आहे
अच्छा अच्छा बर बर चाल ते आज करता येईल मग म्हंटलं काहीतरी नवीन करावं पण काय सुचत नाही. म्हणलं पट्ट्याने पोट पण भरतय ना
हो.
बाकीच काही केलं की का सपोर्ट नाही भरत लगेच काहीतरी करा. तासा दोन तासानीच असं होते भेळ भेळ केली तरी मग भूक लागते पोरांना लगेच रोज तो प्रश्नच आहे काय करू खायला.
ते तर आहेच आमचं तर काय सध्या असं तसं चाल आहे.
ते तस होते कमी माणसं असली की काही सुचतच नाही काय करू ते.
आणि जास्त माणसं असले तरी काय करून जाऊ
पण जास्त माणसं असलं की कस काही केलं तरी स जाते आणि कमी माणस असल्यावर असत काही करा संपतच नाही ते. अ त्यात फ्र्रीज नसावा मग तर काय नाही ते संपवायच झाली पडायचं. नाही तर हाच दुसऱ्या टायमाला पण तेच टाकून कसं द्यायचं बॉर्डर हा. म. आणखी काय?
म का आज बट्ट्यांचा बेत आहे वाटत तुम
हो आज बट त्या कराव्या म्हणते पण ते दळून मिळायला पाहिजे पटकन गिरणीवाल्यांचे नाटकं कशे असतात.
हो मग नाही दिलं ना तर मग पीठे एक वाटी घेत ल घावाचं कि त्यात रवा जाड रवा टाकायचाच. दीड दोन वाटी
हा.
आणि मग ते म्हणायचं सेम आपी सांगितलेलं तस.
अच्छा म्हणजे तसं पण ऑप्शन आहे मग त्याच्यात ते मका आणि ते सोयरी नसतील त लमकय का
हा बर म. पण ते टेस्ट ह्याचीच चांगली लागते ग
हा ते आहे मग आता एवढे पदार्थ मिसळल्यावर तर चव त्याचीच चांगली लागणार ना.
सोयाबीनने त्याला ऑइली प्र पणा येतो मक्याने ठोसर होतं आणि मक आपल्याला फायबर पण जा जास्त प्रमाणात असतं.
हा बरोबर. हा म्हणजे सगळ्याच फायदे ते दळून आणण्यातच
हम्म.
मका जास्तीत जास्त गेलीच पाहिजे ना पोटात.
हो.
काय बर मग चालतय आणता येईल तरण मग आज आणलं तरी ते पेठ राहत असेल ना बरेच दिवस जळून आणलेलं म्हणजे खराब होत नाही एकदा आणलं की.
थोडं चण पण कारण नंतर तिथं जाळ्या लागतात.
ह किलोबर आणला तर किती दोन तीन वेळा होत अस
हो हो हो चांगले होत हम्म.
ठीक आहे ठीक आहे बरं झालं सांगितलं नवीन पदार्थ काहीतरी शिकायला मिळतो.
हम्म.
अजून काय मग विशेष
काय नाय विषय
हा
काय नाय विशेष आता आहे.
काहीच नाही का? कुठं फिरायला बिरायला नाय काय गेल्या असचं मैत्रिणी भेटल्या का नायत?
आज आमचं पण चाललंय पापड बनवायचे.
अरे बापरे! हो काय दळून आणलं काय?
जे नाय आणायचं डाळ घ्यायची दळून आणायचं करून घ्यायचे ते ठिकाणी करून देतायेत छान
नाईत देत चांगले करून बाहेर आपले आपले त केलेले बरे.
बघू नाय तर म दीड किलो एका पॅकेटचे करून बघावेत. ते चांगले देते वाटत ती घरगुती बाई हातानेच मळते पीठ पण
हो काय?
हूं
तसं असेल तर ठीकय नायत
मशीन वर नाही घरगु तीचय ती जी उगं प्रेस ची मशीन आहे थोडं प्रेस करते नंतर लाटते.
अच्छा
हा
बर बर चालतय असले चांगले तर घ्यायचे नाय त काय काम आहे आपलं दुपारी घ्यायचे करून पटकन तासात दोन तासात त लाटायचे होते बोलवायच्या मैत्रिणी गप्पा मारत मारत होतय कामपण
अं बघू ना आता
हम्म सकाळी सकाळी मळलं दोन तीन तास भिजवलं की पटकन होतात मग.
हम्म हम्म हम्म
हम्म लाटून आणि असलं चांगलं तर ठीकय मग घ्यायचे करून वेळच नसला तर घ्यायचे करून.
हम्म
दळून आणलंय का?
नाही आणायचय दळून पण
अ हं पाऊस पडलाय काय नाय तिकडं हम्म इकड पण नाय पाऊस पडलेला.
उन्हाळाच
चालतंय.
हं किती वेळ झाला? किती वेळ झालाय?
झालंय नऊ मिनिटांच्या पुढ गेलाय.
हं हम्म ठीकये.
नऊ मिनटं आणि चौदा सेकंड झाले ठेवयात म आता करून बघते सांगितलेली रेसिपी नंतर कशी झाली ते पण सांगते.
ठीकये ठीकये झाले हूं